ह बोला ताई
नमस्कार ताई
हा नमस्कार
झाले जेवण?
हो, आता झोपण्याचीच तयारी होती
हो, हो हो काय खालले आज
आज ते टोंगल्यांची भाजी केली होती ते छोटे छोटे टोंगले असतातना हा, त्यांची भाजी केली होती, लसून तिखट मध्ये,
हो हो हो आ मी कांद्याची भाजी घाल्ली आणि अां ग्या बजटची खाल्ली त्याच्याबरोबर मँगो खाल्ले, मँगो घरच होते ना- त्या त्यामुळे असत खाण्या- आवड आणि लागता मग सनेच न खात बसता भारी वाटत. हो हो सध्या आंब्याचा जास्त सिजन चालू आहे-
हो ना.
हा घरच डाचे तोडायचे विकत घालायचं, हो आंब्यांचं झाडे ना आमच्या घरी-
हो का, चांगलं आहे की मग अस म्हणजे, बाजाराचे असे काही औष- वगैरे टाकून पिकवलेले असतात, त्याच्यापेक्षा मग झाडावरती चांगलेच तुम्हाला- खायला.
हो आम्ही घरी चिपाटामध्येध पिकवतो नॅचरल आणि- दोन तीन दिवस विकट खेळतो, तीन चार दिवसात विकून जातात ते-
हा हा ते चाऱ्यामध्ये हा, चाऱ्यामध्ये ठेवत- चाऱ्यामध्ये नाही तर, मग धान्यामध्ये हा-
हम्म. धान्यामध्ये ठेवायचं नाही, तर चाऱ्यामध्ये ठेवायचं अप्रतिम लागत- गोड वगैरे लागतात आणि आमच्याकडे- चार पाच प्रकारचे आंब ना एक हो एक केसरी आहे, एक खोबरा आंबा आहे, एक गावठी आंबा आहे- एक मिडियम आंबा आहे, म्हणजे असं चार पाचच्या प्रकारच- आणि खूप मोठा आहे, असा एक दोन किलोच आंबा असत का- डायरेक्ट तेवढा आंबा हाय म आता ते - हो, त्याला आठ दिवस लागले पिकायला-
अरे बापरे.
हो मग मोठं होतं ना, मग त्याला किसापसला आम्ही क हो, असं समजा, ते तीन चार आंबे- ते असं समज एक किलोच एक आंबा भरतो, डायरेक्ट असं समजतो-
चांगलंच मोठं फळ आहे.
हो चांगलंच मोठ आणि आठ दिवसापासून पिकत घातलेलं होतं. मग आजच आई वडलान ते आले ते म् ह इथले आंबा म्हट पिकलेला चला ठीक आहे, आपण एवढ्या मिळून खाल् मग ते एवढा मोठा आंबा खरच- मध्ये मग कस पिकवलं, मग मी म्हटलं आम्ही- च धान्य असत का? ज्वारी मध्ये तो टाकलेला आहे पिकण्यासाठी, तो पिकला मग- लावा वगैरे सगळ्यांनी खाल्लं, सगळ्यांना खूप आवडलं. मग ते काय सांगत होते, तर आम्ही आंबे आणले म्हणे- त्याच्यात ना चार आंबे तर खराबच निघाले म्हणे- आम्ही तीन किलो आंबे आणले.
ते काही कॅल्शियम कार्बाईड टाकून पिकवतात, ते-
हो मग तुम् चांगले पण नसतात. आणि पिकवणं पण नॅचरल पद्धत नाही वगैरे कायच- पावडर मधे पिकवायच, ते म्हणे एवढं आम्ही- शंभर रुपये किलोनी आंबे आणले आणि तुमचा हा आंबा- किती गोड लागतय खायला, किती चांगला लागतोय, म्हणजे असं त्यांचं म्हणणं झाल- म्हटलं हो आम्ही भरपूर आम्ही घरीच पिकवतो घरीच- खातो ध का ते म्हणे आम्ही सिटीत असतो आम्हाला तर पर्याश राखली म्हण
हा आम आमच- पण तसच असतं, आमचं पण तसच असतं, आम्हाला पण विकतच आणून खाव- सुरुवातीला तर अक्षरशः दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये किलोने विकत होते हम् हम् आता स्वस्त झाले
तु देतानी ग्राहकांना व्यवस्थित देऊ शकाल असं फसवणूक नाही करू
हा
लिक्विड फॉर्म मध्ये ग या गोष्टी चे रिकेशन
हो ना
केळी खाली त्ही
हा केळी पण तर ते तसेच पिकवतात काही लोक
आच्या आम्ही काय केली होत परमेश् तुम्हाला सांगते अशी चोळी
हा तुम्हाला तर तुमचं चांगलं आहे मस्त आहे ना मग तुम्हाला म्हणजे अ नैसर्गिकरित्या फळ खायला भेटत
हो नैसर्गिक भेटता फ खायला भेटत बर
हा चांगलंय तुम त फायदा असतो ना फायदा असतो ना असे फळांचे झाड वगैरशी राहाल
हो तुम्हाला सांगते आमच्या इथं चिकू ये परत रा नावा आमच्याकडे्स हॅलो हॅलो हॅलो